हा तुझ नाव काय रे?
हा मी राज बोलालोय.
हा माझं नाव आदित्य आहे.
हा हा मी इथं आपट कबनूर मध्ये.
कबनूरमध्ये हायस होय मी पण जवाहनगरमध्येच हाय की आपण जवळ हाय की मग.
होय होय म्हणून फोन लावलो.
हम्मम जवळ जवळ मग कवा भेटलो?
होय जेवलास?
जेवलो बघ, तू?
मी बी जेवलो.
जेवलास?
हा हा हा. मग शाळेला आहेच किंवा कॉलेजला आहेस माझं काय. आता हजार रुपये झालेत कॉलेजला हायस होय कोणत्या काॅलेजला?
आता जयसिंगपूर ला टाकलोय डिप्लोमाला.
डीप्लोमाला टाकलस होय.
हम्म दोन वर्षाचा कोर्स हाय.
हा मग पुढ काय करणार हायस?
आताच हे लास्ट इयर चालू हाय आता.
हा हा हा..
लास्ट इयर संपलं, बघुया की काय पास, पास झाल्यावर.
नाय होतय की सगळेजण होतातच की पास.
होय ते तर आहेच सोड.
ह शिक्षण काय सोपच झालय.
खरं कॉलेज इथं जवळ नाही रे तिकडे जयसिंगपूरला हाय.
हा ते पण या जा यायचं आणि आवघड होतय.
व्हय, सकाळी जातोय, सकाळी जातोय नवला
हा..
मग येतोय संध्याकाळी पाच ला, वेळ होतोय.
हम्म.. तू काय शिकालायस?
माझ माझ एमबीए चालू आहे बघ एमबीए बघ करतोय आणि बिझनेस बघतोय
हम्म हम् काय बिजनेस
बिझनेस हेचा टेक्स्टाइलचा टिस्टिंग मशीन आहेत परत माहाग आहेत हे सगळं करत एम बी ए भाऊ मला एक आहे म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आमची
आ..
पप्पा नाही आहेत मम्मी हाय.. ब एक ब कॉलेज लाईफ
कस कला आहे
गो बघा एक दिवा पाडला येला हे काय ते
इंजन
इंजिनिअरिंग घेतलाय म्हजे, जर ए आय प्लस सी एस.
हा हा हा.
की कला
होय, मी पण डिप्लोमा घेतले आता फार्मसी.
हम्, बसकीेत वाता मला भरे चांगला आहे. त पण ल होय, काय तक मीडियल म्हदें ना.
होय -होय मेडिकल
बला येत
हम्म, आणि काय ल तेच झाल आहे लाय.
परर्वा
हा की माझा भाऊ हाय जॉब्ला आहे. आता मुंबईला
मुंबालाव
हम्म, पहिला एसटला होता.
हां,
तीन वर्ष एस आय डी ला डि्लोमा केला.
हा,
मग तो पण होता पो डीवायप ला
हां.
म्हणजेला एक चार वर्ष डिग्री केला.
हा,
मग झाल्या होता जॉब लागलाय मुंबईला हय वसईत.
हा, चांगलं चांगला आहे. म्ह तझं
वय हय निव माते
कव्हा नाहीय ना कॉलेजकडन जॉब लागला काय त्यांना स्वतःहून केला.
कॉलेज करनच, कॉलेज करडन एक अ वीस जण होती दहा बोरं दहा पोरी
हा हा हा हां हां?
हम्म मुतेनला लागले.
भर किं म निवतू हा हा हा, म एकरास आहे द गडं
हो, तू एकटा असते. नाही पोर आहेत की तिथं म्हणजे, आपलं कस ग्रुप करून एक अ, भाडण घेतल्यात रूम मग पोरपोरं कसं नि निम्म पैसे काढून.
चालते लतं तसं.
ह चांगला आहे त चूट कायची नाही.
हम्.. मुंबई म्हणटल्यावरचांगलंच आहे. सुरव तिकडे
होय, मुंबईत चांगला आहे.
हम्म माने काय,
आणि तू, ते मध्ये कुठे फिरायला गेलतास कि हैदराबाद ला स्टोरी बघितलो, तुझी स्टोरी बघितलो इंस्टावर मग ते, मी, आम्ही बी, जरा आता सुट्टी लागला आम्हाला.
हा, हा, हा!
जरा बघुया, म्हणलो होय.
हा.. काय नाही, हैदराबादला गेलतो, ह्या दिवाळीला गेलतो बघ, दिवाळी झाल्यानंतर गेलतो.
हा, हा.
बघाय, तिकडं भारी आहे तसं, खरं तर. तर बघ, आम्ही तीन-चार दिवस होतो, तर आमज फिरण्यासाठी आणि दोन-तीन मंदिरं आहेत परत तर इथं म्युझियम-ब्युझियम आणि... इथे सगळं फिरलो, खरं असं तिथं. नॉनव्हेज सगळं खातात.
नॉनव्हेज
नॉनव्हेज... व्हेज वाल्यांना जरा अवघड आहे तिथं मिळायचं, खरं मिळतंय कुठं तर... कुठं तर मिळतंय, चांगलं हॉटेल उघडलं की मिळतंय. चांगलं, आता तिथं घरात विचारून मी तुला सांगतो की... मला पण कसं, असं एवढे नावं तिथली सगळी वेगवेगळी आहेत ना. तिथं ना, त्यांनी आम्हाला कार्ड देतात त्यांचं, मग तुला ते सांगतो तसं. कुठलं चांगलं का? जायला बघ, एक दिवस तर लागतो इथून जायला. पूर्ण बारा तास लागतात, आम्ही कारने गेलतो.
कारने गेलता होय, फॅमिली?
फॅमिली.
हा, हा, हा, हा.
हं, सतरा-अठरा जण होतो आम्ही.
किती खर्च आला?
तर बघ, प्रत्येकी वीस-तीस हजार आला की.
हा हा, जास्त झाला की.
होय, जास्त येतो. आता एवढं जायलाच एक दिवस लागतो, यायलाच एक दिवस, इथे राहायचं, तिथे फिरायचं, जेवायचं...
होय.
खर्च लय होतो.
हं, हं.
त्यामुळे ते लगेच बजेट मोठं आहे, मग कसं होतंय तिथं? फिरायचं म्हणलास तर की नाही, तिथं गाडी लागती रे.
हा हा
ट्रेनने गेलास, फ्लाईटने गेलास की तिथं फिरायला येत नाही मग, आपल्या गाडीत नसतं या.
हां हां.
तिथं रिक्षा तेन मग घ्यावी लागते, तिथं सोडत नाहीत नीट.
हं, तसंच असतंय व्हय.
महाग असतंय, मग गाडी घेऊन गेला की नाही, आपल्याला फिरता पण येतंय. आणि आपल्याला कुठं पाहिजे तिथं थांबता पण येते, कुठं पाहा येतं, रात्री जाता पण येतंय.
होय होय आपल्यावर असतेच.
हम्म. आणि तिथं कसं रात्री पण फिरता येत बारा एक वाजता तिथं कायम चालुच असतय ते.
हम्म हम्म.
अस चालू रात्रीचं.
हम्म हम्म.
तर बाकीच ते न चांगला आहे तिथ फिराय सारख.
हम्म हम्म.
तर लई असं येरिया आहेत एक ट्रॉपिक पण लय असतय.
हम्म वय हैदराबाद म्हणल्यावर
सिटी मुंबई सारखी सिटी.
मुंबईपेक्षा जास्त.
नाही मुंबईपेक्षा जास्तं नाही त्या सामानच जराजरा इकड तिकडं. ट्रॉफिक एक एक किलोमिटर जायला पाच पाच मिनिट लागत्यात.
व्हय. ट्राफिकच लय
त्यात पाऊस हम्म पाऊस पडला की आणि सगळं किच किच काला उडतोय.
होय मी बी गेलतो मधी सुट्टीला आपल्या इथं पन्हाळ्याला गेलतो.
पन्हाळ्याला गेलतात व्हय.
होय म्हणजे त जरा फिरलो दोन दिवस होतो तिथं आमचे पाहुणे आहेत. मग गेलो जरा होय वॉटरफॉल आपलं हे बघाय. वॉटरफॉल तिन गड बघाय.
हा हां. भारी आहे तिथ प आता नेचर भारी झाल असेल तिथलं.
व्ह्य आता पावसाळा बिवसाळा असतोय म्हणून तो ट्रॅकिंग ला ती
हम्म हम्म हम्म हम्म ट्रॅकिंगला पण भारी आहे.
आणि संध्याकाळी आपलं उतरलो खाली च होतं घर.
हा. कोण हाय पन्हाळ्याला तिथ तुमचं?
हायत पावन हायत आमच मावशी.
मावशी तेन हाईत होय मग काय तुला काय निवांत तिथं जेवायचं नॉनव्हेज तेन भारी जायचं. बाहेर खायाच म्हते आता गर्दी पण लय असत्या सोड.
बोला. आता मधी जरा सुट्टी मी कसं गेलतो माहितो काय? रविवार शनिवारी गेल गेल क नाही गर्दी असत्याय आधी मधी गेलास कनी कस अं बुधवारी बुधवारी किंवा मंगळवारी कोणी एवढ गर्दी नसत्या.
होय तेव्हा कसं सगळ्यांची काम ते असत्यात त्यामुळे कोण नसतय. शनिवार रविवार म्हणलास की लईच गर्दी.
ते गर्दीत मग आपण फिरू वाटत नाही मग.
होय ते पण आहे घे हो.
अर्जंट? कस बोर बोर गेलतो.
. पोरबर गेला. मजाच वेग असं मजा करायला मिळते, मजा येते फुलो.
होय होय कसं आमची ही गाय इथली फॅमिली यातल आम्ही भाऊ भाऊ. तिथली भाऊ भाऊ अशी.
हा.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
हा हा. भाऊ भाऊ, आजकाल मजा लई मग. हम्म. घरातल्या सोबत फॅमिलीग पप्पा मम्मी असली तिने तिकडे जाऊ नका इकडे जाऊ नका करत्यात.
होय तसं. ते म्हनं तेवढंच.
कसब.
हाय भाऊ हाय म्हणून सोडा. तो काय समजल, पोलीस सोडतीयात नाहीतर नाही आता सोडत्यात. हम्म ओए आणि काय मग.
काय रे भाऊ निवांत आहे?
निवांत आहे. ते दुसरा भाऊ काय करतोय मग? काय म्हणालास?
कॉलेज मध्ये असता काय?
नाही आज जरा सुट्टी घेतली होती मी. जरा घराचं काम होतं.
ह.
ते आमचं घे आहे. बिझनेस आहे आमचा पण.
हा हा हा हा त्यामुळ सुटी घेतलास हा.
तिथ जरा कोबा करायचा होता. अन् त्यामुळे जरा सुट्टी घेतली होती. ती जरा येणार होती.
हा हा. तू् आहे त थांबायला लागते आता.
होय थांबाव लागती.
गाऊन चालत नाही काम असल्यावर.
होय कोणना फोन ता?
थांबायला लागतेय घरात. हो मग मग थांबायला लागणार रनिंग. भाऊ पण तिकडे जॉबला असतय म्हणल्यावर तुला थांबयला लागणारच.
तो पण गेलेत बाहेर जरा मुंबईला. फिरायला दोन दिवस. भाऊ पण तिकडंच असतेय.
होय. मग तुला थांबयला लागणार.
व्हय मलाच थांबं लागतं इथ. एकट्यालाच सगळं.
काय ऑप्शन नाही टाळायचा आता. आता मी पण कॉलेज बघत बिझनेस करते, करायचं एवढं काय नाही.
होय. कराय पाहिजेच आता.
मग कोण करणार? असं होतील ना.
होयात.
ई घरातल्या घरात तेवढंच फिरायला टईम मिळतोय मग. पण कुठे जाणार?
हम्म हम्म. दुसरा भाऊ काय करतो तुझा मग?
माझा दुसरा भाऊ आहे तो कॉलेजला करतोय. कॉलेज करतोय. कॉलेजमधे जॉबला पण आहे.
हा हा. काय शिकलाय?
तो आता पहिला सीए करालता.
हा!
मग नंतर न सी ए प्लस बी कॉम केला. मग आता बी सी ए करायला.
आता मग काय झालं, पुढ काय करतोय आता!
जॉबला हायवे कॉलेजमध्येच!
होय! कॉलेजमध्ये आहे जॉबला तिथं
शिकत शिकत जॉब करतोय.
हा! मग आणि कुठं आपलं आता पावसाळ्यात फिरायच ठिकाण!
आणि म्हणलास तर बग रामलिंग हाय, पन्हाळा हाय. परत मजले हाय!
हा, हा!
आणि आपल्या इकडे काय मग धबधबा रा
राधानगरी!
राधानगरीला
होय, होय! राधानगरीत पण आमचं पाहुण आहे. तिथं जाऊन येतो. म्हणजे आपलं काळंबवाडी डॅम
का, हं! काळंबवाडी डॅम परत राधानगरी डॅम पण आहे.
होय, होय! तिकडे तसं फिरायला लई भारी आहे.
होय! मग इथं चांदोली पण आहे बघ!
कुठं ते?
तिकडचं की, चांदोली बघ, चांदोली धरण नाही काय!
ते राधानगरी रोड ला काय?
नाही रे, इकडं इकडे सांगलीच्या तिकंड!
हा, हा! इकडं वय सांगलीकडं
हा, त्या साईटला तिकडं पण आहे चांगलं. मग अ, धबधबा असंच ते ना मग आपल्या बाकी काय नाही मग एवढं.
हं! आताच पावसाचा सीझन आहे. म्हणून जरा धबधबा बघाय, फिरायला जायला पाहिजे.